हॅलो. हॅलो.
हा हा. तुमचे तिकडे दहा मिनिट झाले होय?
नाही झाले. ते मध्येच कट झाला. काय माहिती कशानी?
माझ्याकडे चालूच होता.
मग दहा मिनिटं चालू ठेवायचा ना. तुला तरी त्याचे आले असते.
नाही नाही. मला का नाही होत ते.
जे रिसिव्ह करत त्याला पण एक मिनिटाला आठ रुपये भेटतात. हं हं. म्हणून. नाही नाही ते त्याच्यात लिहिलय ना की मी कॉल केला तर मला दहा रुपये आणि तू उचलला तर तुला आठ रुपये. एक मिनिटाचे.
अच्छा.
म्हणून तर मग? मग लोक काय, उगच अनोळखी लोकांचे कशाला उचलतात कॉल?
होय.
तुला नव्हतं माहिती का? तो मेसेज पाठवलाय ना त्यांनी? एक
काय?
एक मेसेज पाठवलाय ना त्यांनी ग्रुप वर.
हो नाही मी तेव्हा जॉईन झाले नव्हते ग्रुपला आधीची मेसेज येतायत ते.
अच्छा.
पप्पा. हॅलो.
हं.
हं. मला माहित नव्हत ते. म्हणजे, मी ग्रुपला नंतर जॉईन झाले ना? म्हणजे ह. फोन अ फ्रेंड म्हणून हा ग्रुप नंतर काढला ना? त्याच्यामध्ये मी आधीपासून जॉईन नव्हतो.
हम्म. त्या आधीच्या ग्रुप वर बहुतेक पाठवल्या त्यांनी.
हा. त्या आधीची मेसेजमधे जॉईन झाले त्यांना नाही दिसत.
हम्म. तर काय माहिती पण त्यांनी तर लिहिलंय रिसीव्ह करणाऱ्याला पर मिनिट आठ रुपये आणि कॉल करणार. त्याला पर मिलेट दहा रुपये म्हणजे दहा मिनिटाचा कॉल आणि हे हे पण आहे की एकतर एकशेऐंशी मिनिट नाहीतर तीस कॉल असं जर समजा तीस कॉलच्या अगोदर तुझे एकशे ऐंशी मिनिट झाले. तर मग तुझा टास्क कंप्लीट झाला म्हणजे मग जर तुझे सव्वीस सत्तावीस जरी कॉल झालेत. पण एकशे ऐंशी मिनिट झालेत. तर तुझा कॉल कम्प्लीट पकडणार.
मग तसंच केलेल बरं ना कशाला दहा दहा मिनटाची करत बसायचं.
नाही पण ते अ काहीतरी असेल ना त्यांच आता मग तसं बघायला गेलं तर एका सोबत आपण अर्धा अर्धा तास पण बोलू शकतो. शकतो ना. एकशे ऐशी मिनिट म्हणजे साईत्रिक अठरा तीन तास म समजा आता तू अर्धा अर्धा तास सहा लोकांसोबतच बोलली
हो.
त्याच पण काहीतरी असेल.
खरं ते किती मि मिनिटावरती आहे ना पैसे किती कॉल
हम्म मिनटावरतीच ये बहुतेक पण मग तीस का म्हणतात काय माहिती
टास्क म्हणजे कोण बी एवढ टाईम बोलू शकत नाही मग त्यांच्यासाठी असेल
हम्म असू पण शकत. काय काय सांगता नाही येत किती काय काय आसल काल नवीन नवीन नवीन सुरू होत राहते.
होय.
तुझ्यात हा इंटरेस्ट कधी
अ एंट्रन्स झाले माझे आता कॅपराऊंड वगैरे आता चालू होणार आहे.
अच्छा कधी कधीपासन होत ते
ते आता जुलैचा एंन्ड तर झाला जूनचा एन्ड तर झाला आता जुलैचा तसा पाठला होते का बघूया अजून फॉर्म च पण झालू झालेलं नाहीये.
हम्म पण मग काय होतं ग हे असं उशीर करत. करतात आणि मग कॉलेज उशिरा सुरू होत सेमिस्टर उशिरा चालू होते. सगळंच लेट लेट करत राहतात.
होय आणि नंतर लगेच दोन महिने राहिलं की सिक्स मंथचा सिल्याबस दोन महिन्यात संपवत्यात
तर येते ना.
होय.
ते आपण सेटल पण नाही होतो बरच सेमी
म्हणून मी त्यांच्या नादाला लागतच नाही आपल्याकड सिलॅबस असते ऑनलाईन घ्यायच नोट्स काढायच आणि चालू करायच.
हम्म. मग काय तेच बर ये पण तू शहाणी आहे म्हणून बाकीचे असे नसतात ते वाट बघतात माझं कधी ऍडमिशन माझ कधी कॉलेज सुरू होईल मग त्याच्यानंतर ते अभ्यासाला लागणार.
आपल्याला माहिती असते ना परसेंटेज वर कोणत कॉलेज भेटेल ते
हा तेच ना. तर सगळ्यांनी खरं असं करायला
त्यांच्यावरती बसलं तर स्टडी पण पूर्ण होणार नाही नॉलेज बी भेटणार नाही आणि जे स्किल पाहिजे ते बी भेटणार नाही.
तेच की
आणि त्यांना स्कोर पण चांगला पाहिजे असते. सगळ एकदम कस भेटल. ते पण दोन महिन्यात.
दोन महिन्यात तेच की. पण हे सगळ्यांनाच कळायाला कळत नाही ना
ज्याला पुढं करायचंय त्यांना सगळं कळतंय. ज्यांना टाइमपास करायचा आहे त्यांनी असंच करा
मास्टर करता-करता कर खर तू अशी. बाहेरच्या देशातली फेलोशिप वगैरे बघ की.
हो म्हणजे. नाही मला आता पहिला पूर्ण स्किल करायच कारण की बी. सी ए मध्ये माझं सगळं फक्त बेसिक झालंय. मग मला आता ऍडव्हान्स करायला पाहिजे. आणि आता ए आय ट्रेंडिंग आहे.
हे थर्ड सेमिस्टर कम्प्लीट करशील ना? फोर्थ सेमिस्टरचे सहा महिने राहतात ना तर. तेव्हापासून फेलोशिप हा. फेलोशिपला, स्कॉलरशिपला, दुसऱ्या देशातला. अप्लाय करायला चालू करायच. जर्मनी, रशिया, युके वगैरेला नाही करायचं ते. खूप महाग पडतं. पण जर्मनी, आणि रशिया. वगैरेला ना जरा तिकडे शिक्षण पण स्वस्त. म्हणजे ऑलमोस्ट फ्री आहे. तिकडे मेडिकलचं तर जर्मन रशियामध्ये.
हा तिकड.
फ्री. पण त्यांच्या ते एक्झाम खूप टफ असते एंट्रन्सची. त्याच्यात जर तुम्ही स्कोर केलात ना. तर तुम्हाला बरेचदा ते स्कॉलरशिप पण देतात. मग फक्त यायचा-जायचा खर्च आपण करायचा. बाकी तुमचं तिकडे शिक्षण राहणं खाणं सगळं फ्री होऊन जातं. हा. इव्हन जपानमध्ये. जपान, जर्मनी, रशिया, आणि अजून एक कुठली तरी कंट्री आहे. तर तिकडेच कारण हे ऑलमोस्ट शिक्षण फ्री आहे.
ह. ह. बघायला पाहिजे. कारण की आता माझ्याकडे फक्त बेसिक स्किल आहेत. म्हणजे. आता इकड बी. सी. ए ला ओल्ड. सिलेबस होताना. आता सगळ्या न्यू सिलेबस झाल्या. आणि ए. आय. एम. एल. वगैरे हे सगळं आता एमसीए ला असते. मग बाहेर कोर्सेस करून एवढ. तेवढ पन्नास साठ-साठ लाख रुपये घालून पण काय उपयोग नाही. त्यांनी शिकवायच तेवढच शिकवणार आहे.
हो.
ह
त्याच्यापेक्षा आपली आपण. सेल्फ स्टडी करू शकतो ना.
आणि क्लासला जरी. पैसे घातले तरी तिथं पण. स्वतःलाच करायला लागणार आहे त्यांनी एवढं नाही आपल्याला डाऊट आले तर त्यांनी क्लिअर करायला. असतात फक्त.
प्रॅक्टिस तर आपली आपल्यालाच कराय लागेल.
हा. मग त्याला पैसे घालण्यापेक्षा आता. एक वर्ष तर आहे माझ्याकडे तेवड्या स्वतः स्किल करायच आणि मग जॉबसाठी. अप्लाय करायला चालू करणार. म्हणजे मला सिक्स मंथची जरी एंटर्नशिप जरी भेटली. आणि त्याच सर्टिफिकेट जरी भेटलं. तरी बास आहे मला. मग मला जॉब कुठं पण भेटते.
तेच ना. आणि कसय माहिती का. दुसऱ्या कंट्रीजमध्ये ना आपल्या भारतामध्ये त्यांचं म्हणणं कसं असतं. की भारतात असं खूप डिटेलमध्ये शिकवतात. आणि मुलं असं सिरियसली शिकतात. त्याच्यामुळे इंडियन स्टुडंटला बाहेरच्या देशात खूप ते लोक. पटकन पुढच्या फ्युचर स्टडीजसाठी उचलतात.
होय तिथं बाहेर देशामध्ये एवढं डीपमध्ये पण नसतं आणि एवढं फास्ट शिकवत पण नाहीत सगळं त्यांचा मागच असते
आणि त्यांचं कसं असतं ते मुलांच्या कलाकलांनी शिकवतात की हा बाबा आज तुला शिकायचे काय हे मग आपल्याकडेच नाही ना आपल्याकडे सगळ्या जबरदस्तीचा कायदा आहे हे शिकावंच लागेल त्याच्यामुळे आपल्याकडचे पोरं त्यांच्या पोरांपेक्षा जास्त सिरियस असे त्यांची शिक्षण पद्धती आणि आपली पद्धत खूप वेगळी आहे त्याच्यामुळे आपल्या पोरां पोरं त्यांच्या पोरांपुढं हुशार असतात
हम्म आणि त्यांचे मॅस टीचिंगचे पण बघितलं मी पहिली दुसरीच्या मुलांच वगैरे त्यांची शिकवण्याची पद्धत पूर्ण ते आपल्यापेक्षा
त्याच्यामुळे मग आपण अप्लाय केलं नाही कर्नल इंडियन्सनी की ते घेतातच घेतात कारण माझ्या ओळखीत एक जण आहे एमबी बी एस ला त्याला तिकडे रशियाला त्यांच्या दोन्ही मुलींना म्हणजे एक पहिले मोठी मुलगी त्यांची तिने अप्लाय केली होती तिचं सिलेक्शन झालं एम बी बी एससाठी आणि मग धाकटी होती ती दोन वर्षानंतर तिने पण अप्लाय केलं तिचं पण सिलेक्शन झालं आणि आता त्यांची थोरली आता तिच होईल पूर्ण आणि बारकीचे आता दोन दुसरं वर्ष चाललं म्हणजे कसं आणि ती आधी ती तिची मोटिव्हेंट गेल्यामुळे तिला तिथं बऱ्यापैकी दोन वर्ष राहिली तर म्हणजे तिला कळलं ना बऱ्या बऱ्याचशा गोष्टी
हा ते घरामध्ये असं कोणतरी सांगणार असलं तर समजते आ त्याच्यात असं कोण नाहीच आहे सांगणार त्यामुळे असं बाहेरच्यानीच कोणतरी सांगितलं तर समजते की बाहेर असंय तसय वगैरे
हम् अगं तुझ्या टीचर्सनां वगैरे विचारायचं युनिव्हर्सिटीत त्यांना माहिती असतं बऱ्यापैकी की कुठल्या युनिव्हर्सिटीत आपण अप्लाय करू शकतो कधी त्यांचे फॉर्म वगैरे येतात म्हणजे मोस्टली ना कोणाला तरी विचारून करायच कारण गुगलवर आपण शध पण कधी कधी त्या लिंक पण फ्रॉड असतात
हो
त्याच्यामुळे ते आपल्या टीचर्स ना वगैरे सिनियर टीचरला वगैरे विचारलं ना तर ते बरं पडतं
इकड शिक्षक पण जरा जास्त इगोवाले
शिक्षकांनी इगो ठेवून उपयोग नेणार त्याच्याशिवाय मुलांना कस तुम्ही हे करणार तुम्ही तुमचा ून बस तर मुलांना कस हडल करणार
इड आता विसेला त तसच होत म्हणजे काय पण विचार गेलं की उलटच त्या मग त्यांना डाऊट पण विचारायला जा वाटत नाही हाय चारजीपेटी आपल्याला काय डाऊट आलं तर त्याला वि विचारायचं ते एक्सप्लेन करते कसं काय काय झालं तेच चालय माझ
अवघडच बाबा पण म्हणजे मी त असं ऐकलं की ती इथली कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटीचा कॅम्पस खूप मोठा आहे
होय तिकड चांगलंय पण त्यांच्या इकड जे कॉलेज आहे ना तिथ असं ह आहे पण तिथे युनव्हर्सिटीमध्ये पण. आता जे ओल्ड शिक्षक आहेत ना? ते चांगले आहेत. पण जे आता नवीन आले आहेत कनी त्यांना सगळ्यांना इगो हाय.
हम्म आणि दुसरं म्हणजे ना नवीन टीचर जे झाले असात ना, त्यांना नॉलेज पण नसत एवढं.
हा. कारण की, कोरोना बॅच म मधले आहेत, ते त्यांना काही नीट शिकवलेलं पण नस ते. ऑनलाईन काय कोण जॉईन करत पण नव्हतं? तर त्यांना नॉलेज पण नाही हाय. आणि ते नुसत पास आउट होऊन भरती झालं.
ते पण कोणाकोणाच्या वशिल्यानी झाले असतील?
हा.
कायतर, पण असे शिक्षक घ्यायलाच नाही पाहिजे की, ज्यांना स्वतःलाच नॉलेज नाही. थांब आता कॉल करतो. बर, दहा मिनिटं होऊन गेले आणि परत लाव पाहिजे तर, तूच लाव.
एक मिनिट हा कट करते मी. तुम्ही कॉल करता?